हॅलो.
नमस्कार, एतोय का आवाज माझा? सॉरी सॉरी.
नमस्कार, तर आपण आज ना आपल्या सणांविषयी बोलूयात म्हणजे आपण जे सण साजरे करतो कसे करतो. त्याच्याविषयी बोलुयात, चालेल.
हो चालेल ना, बघुया.
ठीक आहे तर मी सुरवात करते, आं तर सांगायचं झालं तर सण म्हणजे सण म्हटलं की, आपल्या चेहऱ्यावर आपोआप हसूच येतं, म्हणजे कारण सण म्हणजे फक्त सुट्टी किंवा चांगलं जेवण नसतं, तर त्याच्यामध्ये आपण आनंद किंवा उत्साह, किंवा कुटुंबासोबत अं कसा वेळ घालवू आप पण आस याचा विचार करत असतो, म्हणजे माझ्या, माझ्या तर खूप अशा सणांबद्दल खूप अशा छान छान आठवण आहेत. आणि, आता, मी मराठी असल्यामुले माझं आ माझ, आमच्याकडे जास्त करून, गणपती आणि दिवाळी, इथेच खूप आम्ही असं इतके एन्जॉय करतो कि म्हणजे लहानपण तर माझं खूप छान गेलेलं याच्यामध्ये गणपती हा सण आला की म्हणजे असं आम्हाला व्हायचं की अ कधी गणपती येता हेत कधी गणपती येता हेत मग असं आम्ही आमच्या दादाच्या वगैरे मागे लागायचो. माझ्या आत्याचा मुलगा आमच्याकडे असायचा कि चल आपण गणपती आणायला जाऊ. मग दोन दिवसच आम्ही गणपती घरी घेऊन यायचो. आणि मग त्या गणपतीला सजवणे. म्हणजे त्याला छोट्या छोट्या गोष्टी बसून त्याला तयार करणे म्हणजे इतकीे आम्हाला आवड वाटायची त्या गोष्टीमध्ये म्हणजे आम्ही अक्षरश रात्रभर जागून ते मग गणपती वगैरे सजवायचं किंवा मकर बनवायचे असेल तर ति त्याला मदत करणे किंवा म्हणजे कोणत्याही गोष्टी खूप आम्ही अस आनंदाने करायचो त्या गोष्टी आणि मग गणपतीचा जो दिवस होता तर त्या दिवशी आम्ही अ सकाळी उठून गावामध्ये अ आमच्याकडे गणपतीला आपली जासवंदाची फुलं वगैरे ती शोधून आणणे किंवा आमच्याकडे एक फुल झााडाचं नाव नाही आठवत हे मला पण ती तेरडी तेरडा म्हणून आमच्याकडे अ अशी फुलं यायची मग ती गणपतीमध्येच म्हणजे सगळी पावसाळामध्येच यायची मग तेरड्याची फुलं आणायला आम्ही अस लवकरच पाच साडेपाच ला उठून मग टोपली घेऊन ती कटोरी असते याची अं फुलाची मग ती घेऊन तिकडे जाणं आण म आणणं वगैरे म्हणजे खूप असा आणि गणपती आले की आमचं पूर्ण ते पाच दिवस इतकं छान वाटायचं पूर्ण दिवस त्याच्यामध्येच निघून जायचा म्हणजे ती रात्रभर गणपतीसाठी जागणे म्हणजे आमच्याकडे असं म्हणायचं गणपतीला एकटं नाही ठेवायचं त्याच्यासोबत बसवून राहायचं त्याच्या समोर आम्ही अस देवा खर तर पत्ते वगैरे नाही खेळले पाहिजेत पण आम्ही आवड म्हणून अस एक गणपती जागणं म्हणून खूप आम्ही पत्ते वगैरे खेळायचो रात्रभर आम्ही पत्ते खेळायचो. असं माझा गणपतीचा सण
अच्छा ठीक तर मी सांगायच म्हणलं तर म्हणजे मला वाटतयं. अ आपले मराठी सण असे भरपूर आहेत की म्हणजे एकदा चालू झाले का ते चालूच होतात. अ जस आता जो असा हा जुलै महिना आहे. मग आता आषाढी एकादशी चालू झाली का मग नंतर ना गपंचमी, गोकुळाष्टमी वगैरे सगळे सण चालूच होतात तर आवडीचा सण म्हणलं तर जस तुमचा गणपती आहे. तसा माझा पण गणपती आहे. आणि मला लहानपणापासून गणपती आणि नवरात्री खूप जास्त आवडते आणि दिवाळी तर गणपती म्हणजे आ च्या घरी बसायचा गणपती अ म्हणजे गावी बसायचं आम्ही इथे नाही बसायच कारण की एकत्र कुटुंब असल्यामुळे आजी आजोबा ते असायचे तिथेच गणपती बसायचा मग आम्हीच गणपतीला असं गावी जायचं सुट्ट्यांमध्ये पाच सहा दिवस आणि गावामध्ये कसं असत अ म्हणजे जस शहरामध्ये कशी रंगरंगोटी सजावट ह्या सगळ्या गोष्टीकडे खूप जास्त लक्ष दिलं जात पण गावी जी छो ती सजावट असते पण ती खूप छान असते कारण की गावाला एवढी साधनं भेटत नाहीत किंवा जसे मग वगरे आपण म्हणतो तर ह्या सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होत नाही त्यामुळे अ आमचे आजोबा असे ती दिवळी बोलतात आमच्याकडे गावाला. अ अशी चौक. कोण असतो एक घरामध्ये जुन्या घरांमध्ये असायचं तर त्याच्यामध्ये आमच्या आजोबा त्याच्यात ते गणपती ठेवायचे. आणि मग ते मोदक खायची एवढी घाई लागलेली असते. त्याचे की कधी त्या अ म्हणजे अ गणपतीचं हे होतयं आणि पूजा होते आणि कधी मोदक भेटतो असं व्हायचं परत गौरी पण आमच्या घरात बसायच्या दोन गौरी असायच्या. आणि त्या गौरी बसल्यावरती पण छान म्हणजे वेगवेगळे कारण की आजी मम्मी वगैरे आमची ते सगळे पदार्थ गौरीला लागतात ना म्हणजे फराळ वगैरे ते सगळं करायचं त्यामुळे म्हणजे खूप छान खायची पण मजा असायची. आणि सगळ्याच गोष्टीची मज्जा असायची. आणि नवरात्रीमध्ये तर मला वाटतं सगळ्या मुलींना नवरात्री ही खूप जास्त आवडते.
हो.
मला तर खूप जास्त आवडते. अ कारण की मुंबईला सॉरी म्हणजे आम्ही शहरात राहत होतो. तिथे अ कसं म्हणजे अ असं एक मंडळ असायचं. तर आम्ही जिथे राहतं होतो तिथलं पण एक मंडळ होतं. मग तिथे ती देवी बसायची नऊ दिवस आणि मग. ते रोज गरबा दांडिया खेळायला जायचो परत. तर भंडारा असायचा महाप्रसाद वगैरे म्हणजे त्यामुळे नवरात्री पण आवडते. अ रोज वेगवेगळे जे कलर असतात देवीचे ते कलर. चे कपडे घालायचे हा म्हणजे. आणि गरबा हा आता प्रकार आलायं. पूर्वी मी लहान होते तेव्हा आमच्याकडे दांडियाच असायच्या गरबा पण हा गरबा. कोण खेळत नसायचं. मग ती दांडिया पण आणायला गेलं की बाजारात बघायची कुठली वेगळी अशी की सगळे बघ. तिला अशी वेगळी दांडिया शोधायचो. कारण की अ समान एकसारख्याच दांडिया असल्या की एवढी मजा नाहीे येत. ती एक स्टीलची यायची हू हुं म्हणजे डायमंड वाल्या वगैरे खूप. खूप त्याच्यामध्ये प्रकार होते पण छानं वाटायचं पण आ आता आम्हाला वाटतयं कोणीच दांड्या खेळत नाही सगळे गर्भाच खेळतात आणि त्यात पण ती गाणी मला काही अजिबात आवडत नाहीत. जी जुनी गरब्याची गाणी होती ती छान होती. मज्जा वाटायची फाल्गुनी पाठकची वगैरे गाणी असायची. आणि दिवाळी म्हणलं तर दिवाळी सगळ्यांनाच आवडते. दिवाळीवरती मी नंतर बोलते तोपर्यंततं तुम्ही बोला मग मी दिवाळीवर बोलते.
हां चालेल आता गरब्याचं सांगायचं तुम्हाला जसं सांगितलं तसं आमच्याकडे पण गावामध्ये. दांडियाचा हा प्रकारचं खेळायचो आम्ही गरभा जेव्हा आम्ही शहरात गेली ना राहायला. तेव्हा आम्हाला हे गरबा वगैरे माहिती झाल्या नंतर आमच्या गावामध्ये लोकं दांडिया विकत पण नव्हते घेऊन येत. म्हणजे ह ह ते ना असे काट्यांचे तयार करायचे ते काट्या आणि मग ते प्रत्येकाला असे वाटा त्याचे दोन दोन दोन दोन काट्या आणि मग त्याचं हा्य हे माझ्या काट्या मग त्या नऊ दिवस त्यांच्याकडेच ठेवायच्या. णजथ असं मग त्याच्यात मजा यायची पण खूप असं. पण नंतर नर शहरात गेल्यानंतर बघ ताळी गरबा वगैरे मग ते मला म्हणजे मला पण खरं तर नाही आवडत दांड्या खेळण त्याच्यात ती मजा असते ती वेगळीच मजा होते आणि गणपती आधी म्हणजे, जे लहानपणी आपण गणपतीमध्ये, अ अ, मजा केली आहेती, आताच्या मुलांना नाही, तरी आमच्याकडे गावाकडे आता, मी सासरी वगैरे गेल्यानंतर, तर सासरी तर आमचं तर, पूर्ण स्वयंपाक बनवण्यातचं, आपला पूर्ण दिवस निघून जातो, म्हणजे सकाळी एक तर अ -अगदी पाच वाजल्या, पाच वाजता उठल्यापासून अ- दोन पदार्थ किंवा, अ खूप सारे मोदक, आणि, डाल, भात, भाजी, आमच्याकडे अशी तेरीची भाजी, वगैरे किंवा आलूवडी अ- माटाची भाजी, अशाखूप प्रकारचे, असं खूप प- पदार्थ करावे लागतात. पहिल्या दिवशी. मग आमचे, माझे मिश तर, वगैरे काय चला तुम्ही, अरे पण तुम्हाला काय माहिती, आम्हाला इथे बसूनच कामं कराचीआहेत. आमच्या काकांकडे, असत हेंनचे, सात काका त्यांच्या काकांकडे, असतो पण ती एक मजा असते, की जेव्हा गणपती असतो तेव्हा सगळ. पूर्ण घर भरलेलं असतं, म्हणजे बाहेर राहणारे आता आमचे सगळी लोक बाहेर राहतात, माझ्या सासरी वगैरे तर, गणपतीला आवर्जून सगळे एकत्र येतात, आणि आमच्याकडे एक ते विशिष्ट आहे की, गणपतीला, रोज संध्याकाळी अ, दोन ते तीन, जोडप्यांची आरती घेतात, म्हणजे कारण, अ आपण, स्त्रिया कश्या, आपण कामामध्ये बिझी असतो, मला स्वयंपाक मध्ये नाही जमत, मला स्वयंपाक आहे. असं आपण बोलून हे, करतो की लहान मुलं वगैरेच, आरती घेऊन टाकतात. पण, आमच्याकडे तसं नाहीये, की आमच्याकडे अ, असे पाचशे रुपये दंड त्यांनी ठेवलेला आहे, आणि मग तो प्रत्येक दोन, दोन अ अ जोडप्यांनी येऊन, आरती घ्यायची आणि मग त्यांनी, प्रसाद वगैरे आणायचा, अस आणि म सगळे छान असं. नटूनथटूण, आणि मग असं खूप मोठी आरती घेतात, आमच्याकडे हा, असं आहे, म्हणजे कारण आमच्याकडे एक, ते मालकरी समाज असल्यामुळे ते भजन, वगैरे ते सगळं चालू असतं, मग ते एक छान वाटत आणि रात्री सगळ्या जावा, वगैरे एकत्र येतात, मग ते गणपतीच असं छान वाटतं.
अगदी, अगदी, काही, सण आपले म म्हणजे, म मराठी सण काय सगळेच, सण छान आहेत. कारण की, आता मी जशी, लग्नानंतर इकडे शिफ्ट झाली आहे. अ, दुसऱ्या राज्यत तर, तिथे अ हे सगळे सन तर असतात, पण त्यांच्याकडे मकर संक्रांत तिचा, सण खूप मोठा असतो, कारण की मी, लग्नाअगोदर कधी, मकर संंक्रांत म्हणजे जे तिळगुळ वगैरे वाटत तेवढंच माहिती होतं, पण इथे आले तर, इथे दोन दिवस ते, पतंग उडवायचं असतं आणि लोक एवढी पतंग उडवतात, म्हणजे मी तर, पहिल्यांदा बघितलं. तर, म्हणजे मला, आश्चर्याचं वाटलं की, लोक सकाळी, म्हणजे मी माझे जे पती आहेत. किंवा, माझे दीर आहेत, ते लोक सकाळी सात, आठ वाजता जे वरती चड तात, म्हणजे धाबा, धाबा बोलतात इकडे आमच्याकडे, म्हणजे वरती छतावरती, हा छतावरती चढतात. ते सकाळी सात, वाजल्यापासून रात्री दहा, अकरा, वाजेपर्यंत ब पतंग उडवत असतात. फक्त जेवायला हा, जेवायला तेवढं खालीयच जेवायच कि, परत उडवायच दोन दिवस ज्या दिवशी, संक्रांत असत त्या दिवशी असतं, आणि दुसऱ्या दिवशी अ म्हणजे, इकडे उतरण बोलतात, आणि दुसऱ्या दिवशी असं त्याला वासी उतरण बोलतात. म्हणजे असे दोन दिवस नुसते पतंग च उडवायचे म्हणजे जवळ जवळ एक पाचशे साहशे पतंग असतात आमच्या घरामध्ये आणि खूप छान वाटत हो अगदी म्हणजे कधी बघितलं नाही त्यामुळे ह्या गोष्टी त्यारा छान वाटत मग तेव्हा लग्न झाल्यापासून मी एक पण सण मी म्हणजे संक्रांत माझ्या माहेरी केली नाही मी ेच असते कारण की मला इथे छान वाटतं आणि दिवाळीवर तर मी थोडंसं बोलते मग तुम्ही बोला अ दिवाळीत पण म्हणजे मला पहिल्यापासूनच आवडतं कारण की रांगोळी काढायला मला खूप आवडतं लहानपणापासून त्यामुळे मी दिवाळीची खूप वाट बघत असते आता माहितीय की बाबा दहा दिवसाांनी दिवाळी आहे तर पहिलं जाऊन सगळे ते रांगोळीचे असे कलर घ्यायचे परत ते अ काय बोलतात त्याला अ अ ख हे हा गालीच्या परत ते वेगवेगळे रांगोळीची पुस्तकं कारण की आता टिपक्याची रांगोळी कोण काढत नाही पण मला वाटत माझ लहान पण हो त्यांच्या एवढ्या मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढायची आणि मला खूप आवड आहे रांगोळीची त्यामुळे स्पेशली रांगोळीसाठीठी मला दिवाळी हा सण खूप आवडायचा आता तुम्ही बोला
मला पण तेच आता रांगोळीं सांगितलं खूप म्हणजे इतकी आवड आहे रांगोळीची मला सुद्धा मला आता सुद्धा की बाहेर अ रोज रांगोळी म्हणजे देवपूजा करायच्या आधी रांगोळी काढावीच लागते ती एक अशी लहानपणाासूनची आवड आहे आम्ही आमच झाल्यानंतर आम्ही पूर्ण आमच्या्या आलीमध्ये आम्ही चार पाच मुली होतो म्हणजे आम्ही पूर्ण सगळ्यांच्या घरी जाऊन रांगोली काढायं म्हणजे ती एक पूर्ण रात्र आमच्या रांगोळंमध्येच जायची आणि मग सकाळी उठल्यानंतर मग सगळ्यांची रांोली बघाय जा कुणाची चांगली रांगोली कुणाची छान कोणी छान काढली वगैरे असं मग कोणी कोण आपल्याला छान बोलत असं असतच आणि फराल तर आईसोबत वगैरे फराल बनवणं म्हणजे त्या गोष्टीच वेगळ्या होत्या आणि फटाके उडवायला मला खूप आवडाचे म्हणजे आमच्याकडे एवढे फटा क आम्ही जे लक्ष्मी पूर्ण दिवस नाही पण लक्ष्पूजनच्या दिवशी आमच्याकडे खूप मोठा कार्यक्रम असायचा पूर्ण रात्रभर आम्ही फटाकेेत फोडत राहाहतो ते एक स्पेशल होतं आता आपली मर्यादा आपली वेळ मर्यादा पण संपलेली आहे आपण ह्याच्यावरती अजून खूप काही बोलू शकतो पण आता आपल्याकडे तेवढा टाईम पण नाहीये
ठीक आहे ठीक आहे चालेल छान वाटलं तुमच्याशी बोलून
मला सुद्धा छान वाटलं धन्यवाद
धन्यवाद